नमस्कार. झालं चा मस्त, तुम्ही कशा आहात? हो आमचं पण झालं. बाकी? वरी पाऊस येल का मग पाऊस पाणी चांगलं आहे का नाही पाऊस तिकड
नाही नाही ओढूक आहे
कोणच हे का?
तुमच्या इकडे पडतोय का?
नाही हो आमच्या इकड पण पाऊस नाहीच आहे सध्या मग तुमच्या इक त असं कोणती अशी रेसि ते आहे म्हणजे फेमस आहे म्हणजे आता काही माझं कस चाललय म्हणजे असं ऐकलंय की तुमच्या इकड म्हणजे नवीन काहीतरी तिकडच्या साईड ला नवीन असतय असते काहीतरी फुलपली वगैरे भज्जी असती का तुमच्या साईडला?
नाही नाही जे नॉर्मली आम्ही म्हणजे माझे जे माहेरी बनवतात ना तेच माझ्या सासरी बनत
हा हा हा हा ह मग आमच्या इकडं ना हा आमच्या इक कुड नाते वेळ अमोशाला ना आ भज्जी म्हणून एक स्पेशल आयटम आहे. आणि गुलपली म्हणजे आपण फुलपली आपण असं कधी पण करू शकतो. हा फुलपली म्हणजे त्याला ना शेंगदाणे आणि हारबर्‍याची जी दाळ असती ना ती थोडीशी भिजू घालाय ची आणि मग नं तर ना थोडीशी चिंच साईड ला भिजू घालायची आणि मग आप पण ना हिरव्या मिरच्याची पण करू शकतो. आणि लाल तिकटाची पण करू शकतो. मग त्याच्यात थोडस तेल टाकायचं लसण वाटून टाकायचा आणि अ ते टां व्यानी हे दाळ आणि शेंगदाणे आपण जे भिजू घातलेले असेत ना ते थोडेसे तेलामध्ये परतायचे. आणि मग नंतर पाणी टाकायचं मग पाणी टाकलं की त्याच्यात हळद तिखट मीठ वगैरे टाकायचं. आणि चिंचाचं पाणी टाकायचं. आता आपल्या आवडीनुसार आपल्याला म्हणजे किती हे आवडतं पात म्हणजे आं
म्हणजे हिरव्या पण ह्याची करू शकतो आणि लाल पण तिकट्याची करू शकतो.
लागती आणि मग ते आदन आले की त्याच्यात ना थोडस डाळीचं पीठ कालून टाकायचं थोडीशी उकळी आली का त्याच्यात नकत कांदा टाकायचा वरून थोडस अस बारीक चिरून मस्त होतिया नाही तव माझी फक्त कांदाच हे चिंच टाकलेली असती. ना पण त्याच्यामुळे टमॅटोची गरज पडत नाही ना. आणि बघा तुम्ही ट्राय करून छान लागते. आमच्यात तर इतकी आवडती ना म्हणजे सारखं आमच्यातून आठवड्यातून एक दोन वेळेस करावीच लागते ती.
माझी दीदी बनवत होती. पण मला काही कधी जमलंच नाही. पण मी आता तुम्ही सांगितली रेसिपी मी ट्राय करून बगेन.
हा आणि आजकाल कस भाज्या पण खूप महाग्यात त्याच्यामुळ हे ऑप्शनला छान आहे. हुलपली म्हणा आणि म्हणजे चांगलंय आणि आजकाल बाहेरच पण खूप महाग झालं ना आता एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर आपण पावभाजी पण खाल्ली तरी आपला महिन्याचा भाजीपाला येऊ शकतो. त्याच्यात येऊ शकतो ना.
हो ना ना मागई खूपच झालेली आहे. म्हणजे बाहेरून काय ऑर्डर करायचं खायचं राहिला नाही आणि ते वेळ वर कुठे येत. ते पण आता म्हणजे समजत नाहीये.
हो ना हो ना हो ना आमच्यात ना माझे सास म्हणजे माझे सासरे होते त्यावेेळेस ना माझ्यावर कधी म्हणजे असं हुलपली करायची पिटलं त्याच करायच्या बरं का मग आमच्यात सगळ्यांना त्यांच्या हातच आवडायचं म्हणजे आमचे सासरे वारल्यापासून त्यांना इथ करू वाटत नाही अं त्यांच्यामुळ
ही नाही तर इंटरेस्ट जातोय स्वयंपाका मधला.
त्याच्यामुळेळ ते सध्या नाही जाता मलाच करावं लागतय आपल्याला जसं येतं तसं थोडंच त्यांच्यासारखं आपल्याला जमत नाही.
जमत नाही जमत नाही कायतरी करायला पाहिजे.
आणि चालूच असत बायकांच्या माग स्वयंपाक त्यांना कधी सुट्टीच नसती.
ह जॉब करणाऱ्याला भेटते पण स्वयंपाक घरकाम करणाऱ्याला
नाही जॉब करणाऱ्याला पण सकाळी उठून सगळं करून जावं लागत. संध्याकाळी आल्यावर पण करावंच लागतं आता माझ्या दोन्ही नंदा जॉब करतात ना. एक त्यांना सकाळी दहा पर्यंत सगळं घरच आवरण सगळ आवरुन जावच लागत पुन्हा संध्याकाळी आल्यावर त्यांना कोण सुट्टी देतय कुणीच देत.
देत नाही पुरुषांना म्हणजे थोडा आराम तरी भेट तो पण लेडीज च तसं नाही आहे. जेन्ट्स सारखं.
काय ठिकाणी कसं असतंय माहितीय का? त्यांनी असं म्हणजे घरचे सगळे जेंट्स लोक मिळून ठरवतात आता आज संडे ना आज आपण बायकांना सुट्टी देऊयात स्वयंपाकाला असं करतात ते.
हो ना पण यायला पाहिजे ना. त्याना ही स्वयं पाक
काय का होईना बाहेरच कानून होईना पण ते असं करतात पण आजकाल ना बाहेरचं पण खऊ वाट नव्हते मसाले माझ्या तर इतक डोक्यात बसलेत मी कसलच माझा जसा लहान मुलगा झालाय तसल बाहेरचं खाणच बंद आहे हा मला पाणीपुरी वगैरे आवडत, पण ते बाहेर पनीरची भाजी नको काहीच नको, मुलीला तेर ण म्हणजे कस झाले किसून बस घरी करते मी पण माझ्या मुलींना बाहेर आवडते पण आम्ही जास्त नाही बर दोन महिन्या एखाद्या वेळेस ऑर्डर करतो नाही ते पण नाही आणि पहिलं कस होत हॉटेलमध्ये गेल्यावरच पण आ ते काय झा होम डिलव्हरी झाली ऑनलाईन के ऑर्डर केलं क मिळून जात. त्याच्यामुळं त्याच्यामुळ प्रॉब्लेम होतो.
ना ते म्हणजे घरी आणून देतात त्याच्यामुळे कले नाट आता
हा त्याच्या हो ते तस होत. मग
काही नाही म्हणजे मी हे काय बाहेर ऑर्डर नाही करत म्हणजे माझ्या मिस्टरां खूप आवडत पण माझा स्वयंपाक आता खूप तेवढा का हे नाही. छान पण होते मी त्यामुळे त्यांना आवडतं माझ्या त्याच्या मुळ ते बाहेर च ते बाहेर सगळं ऑर्डर करायचं बंद केलेत आता.
हा. नाही आमच्यात ना मा
बनवायच्या. पहिल्याच्या बायकाचा स्वयपाक कसं राहायंच मग तेवढं काय
त्यांच साध सिम्पल त्यांना माहितीच नव्हतं ना पनीर काय हे काय आजकालच निघाले. पण आजकाल ते भेसळ तप पण निघाले म्हणालेत म्हणून भीती वाटू लागली खायची. ते पनीर मध्ये पण काहीतरी मिसळ म्हणजे मिसळालेत काय काय नाही बरेच बातम्या ऐकण्यात याल्यात आता त्याच्यामुळे ते बाहेरच पण खाऊ वाटण झालं.
कोण ये? त्यांचं म्हणजे कस पहिलंच्या सारखं स्वयंपाक आणि माझे मिस्टर कसं पहिल्यापासून बाहेर राहिलेले. बाहेरचच खाल्ल मग ते थोडस टेस्टी, स्पायसी म्हणून द्याव लागत.
हा.
पण आपण कसं मोबाईलमध्ये वगैरे बनून बघून सगळं व्यवस्थित बनवू शकतो.
हो ना हो ना हो ना.
पहिलच्या बायकांना तेवढं जमत नाही ना?
पण पहिलं मोबाईल वगैरे पण नव्हता ना ओ. आणि पहिल्याच्या बायकांना काम पण भरपूर होतं त्यांना असा तेवढा अटाहास करायला. ते वेळ नसायचाच ना. त्यांना काम तेवढीच अस ची बाकी की च सगळं बघायचं अस पहिलं जात त्यावर दळण दळलं जात. होत धुन घरी. भांडे घरी. पुन्हा शेतात जावं लागत होत त्यांना. तसं आता काही राहिलच नाही ना बाहेर ना कामच राहिलं नाही.
नाही. पटकन म्हणजे असं सगळं हे असल्यामुळे पटकन होऊन जातं. सुविधा भरपूर निवडल्या आहे.
आता सोय पहिलं मिक्सर नव्हतं, त्याच्या आता मिक्सर निघालय त्याच्या मग बरेचसे काम सोपे झालेत. पहिलं चू आणि पहिलं ना चुलीवर ते बंब असायचे त्याच्यावर गरम पाणी ता करून आंघोळी ला
हो ना आता हिटर सग गीजर सगळं बटण दाबलं की सगळं गरम पाणी वगैरे सगळी सोय आहे.
का काय निघाले ना नुसत टाकायचं ते टाइमर लावायच ते फ्राय पण भाजी पण त्याच्यात होऊन जाते.
हो ना, हो ना, खूप म्हणजे इलेक्ट्रिक वस्तू खूप आलेल्या आहेत पण त्या काही वस्तू आपल्या म्हणजे शरीरासाठी हानिकारक आहेत.
काल पुन्हा ते अ भांडे घासायचे. ज डिश वॉशर म्हणून ते भांडे घासायची पण मशीन निघाली बायांना म्हणजे काम अमेरिकेत वगैरे तर ऑलरेडी आधीच सेट केलेला असते वाटत घरात त्यांनी ते म्हणजे ते जे अपार्टमेंट म्हणजे घर ब बांधतात त्यांच्याकडच थ्रो म्हणजे ते अस मण डिशवॉशर पुन्हा वॉशिंग मशीन सगळंच
वॉशिंग मशीन वगैरे तापले घरोघरी झालेल्या आहेत.
हो हो, पण त्याच्यामुळं व्यायाम नाही शरीराला. हा त्याच्यामुळे लठ्ठपणा वगैरे वाढत चालला आहे ना
ज्या लेडीज बाहेर जाऊन काम करतात त्यांच्यासाठी ते चांगलं आहे.
पण गृहिणीसाठी म्हणजे, आता ज्याच्या घरात माणसं नाही ते असं ठीक आहे आता काय काय घरात घरी कस खटलं असत बरेच मे म्हणजे म्हणजे त्यांच्या घरात लोक असतात दहा जण त्यांच खूप अवघड आहे. ना अस त्यांच्यासाठी पण ते कामाच आहे. म्हणजे त्यांना कस आपल्या घरातून स्वयंपाकातून बाहेर त्यांना स्वतःसाठी असा वेळच मिळत नाही ना मग थोडस त्यांना त्यांच काम हलकं होऊन जात ना. हम् त्याच्या हा काही गोष्टी चांगल्या पण आहेत काही तेवढ्या वाईट
हो त्याचे म्हणजे वाईट ह परिणाम आहेत खूप सारे
पहिलं कस बायांना खाली बसून फरशा पुसाव लागत होत्या आता ते पोछा निघालाय
वर्ष निघाल्यामुळे पण वाकायची जरूरत नाही ते झाडू पण पहिलीचे कसे अस वाकून झाडायचे राहत होते आता म्हणजे.
कायची गरजच नाही.
नाही त्यामुळे तर म्हणजे मन परत कमरेचा खूप खूपच त्रास होतोय ना, व्यायामच नाही कमरे लावला. मग्याचा त्रास होतोय. केमिकल युक्त खाणा आला.
ह चालतंय तर करा आता तुम्ही आमची रेसिपी ट्राय मग आवडली तर सांगा म्हजे अशी बोलून छान वाट ते. धन्यवाद हो